हा संकेत भाऊ कुडय तुम्ही?
मी इथं जरा सोयाबीन पेरायला आलोय.
सोयाबीन पेरायला आलेले. काय सोयाबीन मग कशी पेरली वगैरे काय
काय नाय त्यात ट्रॅक्टर आलाय मजबूत ये तसा ट्रॅक्टर.
हा हा
मं काय गोण्या आणलय थोडेफार बाबूळ बिबुळ तोडली.
हा हा
आता चालूय थांबलाय तो सध्या
थांबलाय काय का बरं काय प्रॉब्लेम बिब्लेम आला का काय.
काय माहितीय आता ते जरा लांब ये आवर जरा जास्तच मोठा ये ट्रॅक्टर आलाय लांब असल्यामुळ जायला जरा
अडचण येते का?
हां
काय नाय तेवढं असं अडचणीचं काय काम नाय नी पाऊस बिऊस कसाय तुमच्याकड
पाऊस अ थोडी झलक दिलीच त्यांनी सकाळी पण आता आता नाय म्हणतोय यायचा.
आत नाययेत असं
हा कोरड्यात दिसतय सगळं
काय नाय पडून जाईल ओ काय नाय बरं झालं पेरणी करून टाकली तुम्ही
बाकीये तस भरपूर वावर म बाकी तुमचं काय चाललं.
आमच काय नाय आमची झाली पेरणी तुमची बाकी होती तुम्हाला म्हटलं फोन करून विचाराव कधी करता काय?
हा हा कुठय म टूम्ही आता
आता मी इकड मोळ गावला आलोय ना.
बर बर बाकी काय चाललं घरचे वरचे वगैरे बघ बरे ये ना
सगळं बरये तुम्हाला सोयाबीन पेरणीची माहिती सांगू का? आ सोयाबीन पेरणीसाठी जमिनीची उत्तम माशागत करून पेरणी दोन ते तीन सेमीपेक्षा जास्त खोल करू नका. हेक्टरी तीस किलो बियाणे वापरावे ओळीमध्ये अंतर पंचेचाळीस सेमी आणि दोन रोपांनमधील आंतर पाच ते सात सेमी ठेवावे. फेरणीपूर्वी वीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आये. आता सोयाबीन पेरणीचे योग्य नियोजन सांगतो तुम्हाला
सांगा सांगा
सोयाबीन म्हणजे आता एक जमीन आणि पूर्व मशगत करून घ्यावा लागते पहिली जमीन पाण्याच्या उत्तम निचार होणारी मध्यम ते भारी जमीन सोयाबीन चांगली असते मशागत जमिनीची नगरट करून कुळवाच्या पाळ्या द्याव्यात कोळाच्या पाळ्या माहितीय ना म्हणजे असं थोडं थोडं पाणी देत राहावं
ओलावा थोडा
हा जमीन भुसभुशीत आणि सपाट करून घ्यावी जस आता तुम्ही केलंय ना तसं
हो हो
हा बियाणे आणि बीज प्रक्रिया बियाणे प्रमाण एकरी बारा ते पंधरा किलो हेक्टर तीस किलो बियाणे पुरेसे होते.
हो जरा ट्रॅक्टर वाला होतो ओ.
हा इकड बी टॅक्टरला जाल उगण क्षमता सत्तर ते तीस टक्के असणे गरजेचे आहे बियाणाला फेरण्यापूर्वी तीच ग्रॅम सायरम किंवा कार्बोन डाईस प्रति किलो बियाण्यासाठी चोळावे
हम् हम्
जीवाणू संवर्धन नंतर बियानला रायझो बियन आणि पी एस बी जीवाणुसंवर्धन दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे चोळावी यामुळे पिकाचे मुळे चांगली वाढतात आणि उत्पादनात वाढत पेरणीची वेळ आणि पद्धत पावसाचे आगमन झाल्यावर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी आता तुम्ही थोडे लेट झालेले तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात करताय जुलैच्या
हा हा
हा दोन ओळी पंचेचाळीस सेमी अंतर ठेवावे दोन रोपां चार ते सात सेमी अंतर तर असावी
सर
होली पेरणी नेहमी दोन ते तीन सेमी एवढ्याच कमी खोलीवर करावी जास्त खोल पेरणी केल्यास बियाण्या यांची उगवण होत नाही आधुनिक पद्धतीसाठी बी बी एफ म्हणजे बोर्ड बेड फ्युरो यंत्रांचा वापर करावा यामुळे जास्त पाऊस पडल्यास पाणी शेताबाहेर जात ते आणि कमी पावसात ओलावा टिकून राहतो सम हा पेरणीच्या वेळी हेक्टरी तीस किलो मात्र साठ किलोस पुरत आणि तीस किलो पालश द्यावी त्यासोबतच वीस किलो गंधक मिसळल्यास उत्पादनात मोठी वाढ होती नाही तुम्ही हे सगळ केलं होतं तमचं अजून उत्पादन वाढत
ह
पेरणी कशी करावी आणि त्यासाठी लागणाऱ्या अंतरांची माहिती समजून घेण्यासाठी तुम्ही सोयाबीन ची पेरणी कोणत्या पद्धतीने उधार पदार्थ उदाहरणारथ पा भरणी कि बी बी एफ यंत्रनी करणार आहात तसेच तुमच्या जमिनीचा प्रकार कोणता आहे हे सांगितल्यास मी तुम्हाला अधिक खत व्यवस्थापची माहिती देऊ शकतो तुम्ही सांगशाल का मला
माती जरा अशी काळीच आहे म्हटलं तर
काळी माती का
हो काळी माती
ओके मग काळे्या मातीची तुम्हाला माहिती देतो मी आता ते आता कसं असत ना काळी मातीसाठीठी ना तुम्हाला असं पहिले एकदम नांगरून वगैरे किंवा मग रोटर वगैरे फिरून घ्यायचं रोटर फिरून झालं की त्यानंतर बाकीच्या पुढच्या पद्धती आहे त्या आता मी तुम्हाला थोड्या वेळेने सकळूनच देईल तशा आणि बाकी ते जोईचं काय झालं
जई काय ए तुम्च घेऊ बरेऊिला पिराला ज फिरून आली त आज जास्तच फिरण झालं तान लागली होतीी मातता पि ति नाही पाणी
पला ना
ह
आता हेव्हा काळी माती आणि भारी माती सोयाबीन साठी अत्यंत सुपीक असते परंतु यामध्ये पाण्याचा निचारा होणे सर्वात महत्त्वाचे आहे पेरणी करताना खताचे व्यवस्थापन पेरणीच्या वेळीच एकाच वेळेस बजल डोस करणे गरजेचे आहे काळ्या मातीसाठी सॉयबीन खत व्यवस्थापना काळ्या आणि कसदार मातीसाठी खालीलपैकी कोणत्याही एका म्हणजे तुम्ही स्वय मी सांगाल तर कोणत्याही एका पर्यायाच तुम्ही हे निवडू शकताय खतासाठी हम्म म्हणजे पर्याय एक मिश्र खत दहा सव्वीस सव्वीस हे खत पन्नास किुलो एक बॅग प्लस युरिया पंधरा ते वीस किलो प्लस गंधक सल्फर दहा किलो एकत्र करून द्यावी
हम्म
नाहीतर मग तुम्ही डीए पी अठरा शेचाळीस हे खत पन्नास किलो एक बॅग प्लस पटेश एमओपी पंचवीस किलो प्लस गधक सल्फर दहा किलो एकत्र करून देऊ शकते तिुवा मांग एस एस पी पावडर स्वरूपात शंभर ते एकशे पन्नास किलो दोन ते तीन बॅग प्लस युरिया तीस किलो प्लस पोटेश पंचवीस किलो हे देऊ शकता तुम्ही म्हणजे सल्फरचा वापर सोयाबीन हे गळीत धान्य असल्यामुळे सल्फर देणे अनिवार्य आहे त्यामुळे दाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते आणि दाणे टपोरे होतात खत देण्यासाठी खत नेहमी बियाण्याच्या खाली किंवा बाजूला पडेल अशा पद्धतीने द्यावी बियाणे आणि खत एकाच ठिकाणी एकत्र पडू देऊ नये यामुळे बियाणे जळू शकते काही माती पाणी धरून ठेवते जर जास्त पाऊस झाला तर मुळे सोडू शकतात यासाठी बीबीएफ रुंद्रव वरंबा सरी. पद्धतीने पेरणी करावी जेणेकरून जास्तीचे पाणी सरीतून वाहून जाईल. असं जर तुम्ही रुंद सरी वगैरे करून पेरणी केली ना तर मग पाणी असं वाहून जाईल तिथून टिकून नाही राहणार तिथ. त्याच्यामुळ तुमचं स हा म्हणजे ते काळी माती राहिल्यामुळे ते सडून जाणार नाही का तुमचं जर सोयाबीनचं झाड आहे ते त्याचे बुड जर सोडून गेले तर तुम्हाला पुढंच आल पण पाहिजेल ना.
बर बरोबर आहे.
बाकी आता लवकर म्हणजे पाऊस झाला तर चांगलंच आहे पण मग नाही झाला थोडा अवघड होईल तुम्हाला.
तेच वाटतय पावसाची शक्यता कमीच दिसतेय तशी पंधरा तारखेपासून सांगितला होता पाऊस पण काही आला नाही अजून.
नाही ते आता अठरा आणि वीस तारखेला सांगेले हाय जोरदार पाऊस मग झाला तर चांगलीच गोष्ट आहे.
हा..
काय झाली की नाही अजून पेरणी पुरणी की बाकी आहे?
चालू आहे त्यांनी दोन वावर आहे एकखटीच एक पट्टा घेतला तर दुसऱ्याच वावरात नेऊन ठेवला.
हा हा.
मग आता खालची बाजू करायला सुरू घेतली वाटत.
आता कोणत वरच वावर झालं मोठं की छोटं वावर झालंय?
वरच्याचा एक पट्टा घेतला खाली दुसऱ्याच चालू केला.
आता दुसरा वावर चालुय काय?
हा.
काय नाही होऊन जाईल पिरणी निट काही टेन्शन घेऊ नका.
आम्ही टेन्शन नाही घेत.
फक्त दाट पेरणी करून ठेवा म्हणजे तान नाही राहणार.
हा तस काही टेन्शन नाही म्हटलं तर फक्त पावसाच जरा.
हा तेच पावसामुळेच दाट पेरणी केली ना कस नंतर जरी उतरली तर पातळ नाही उतरणार अशी दाट उतरल एकदम सोयबीन.
म्हणजे पाऊस कमी पडला तरी काय घेण देण नाही व्हो
हा बाकी पल्लूशेटच काय चाललंय काय करताय पल्लू शेठ?
पल्लू शेट काय जोई सोबत खेळताय.
त्यांना काय जोई सोबत खेळायच सोडून दुसरं काम नाही का?
काम होत तस बांबळी भिबळी तोडल्या.
बाबळी बिबळी तोडाय लावल्या तुम्ही त्यांना.
हा.
आणि मग ते चिंचचे झाडं तोडून घ्यायला लावायची.
नाही ना चिंचेच झाड लय मोठे होतय वो.
तोडाय लावायच बाबुली तोडल्या तर.
नाही, नाही. ते जरा चिंच थोडीफार चांगली राहते ना आपल्यासाठी त्याच्यामुळ
हा पण ती इलायती चींचय तिचा काय उपयोग?
नाही काहीतरी खाण्यात तरी येत असल थोडफार खाता.
हा जाऊ द्या आता पण त्याचा उपयोग उपयोग नाही त्यांना तर म्हटलं होतं आंब्याची झाडं लावली की नाही तुम्ही तिथं?
आंब्याचे झाड लावले पण ते जरा पावसा पाण्यामुळेच जरा थांबून घेतलंय त्यांनी बी
बरं ठीक आहे चालल चालल आता उद्या बोलतो तुमच्याशी.
ठेऊ का.
हो हो.